हॅलो. हा बोल ना. नाही आवर-
हा का? अग! म्हटलं माझ काम होत अगं तुझ्याकडे.
बोल ना.
हम् आपलंय ना? हे नाही काग राहात? काय म्हणता ते- हॉस्पिटलमध्ये- मेडिक्लेम राहता. तर तुझे कोणी ओळखीच आहे का मेडिक्लेम - क्लेम काढणारा. मला काढायचा होता ग. अगं तेच मला हेल्थ साठी काढायचा होता. अग माझं आजारी झालय. काही कट - तर जस्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते तर- कमीत कमी त्याच बिल मला तीस का चाळीस- हजार रुपये लागून गेल अग, डायरेक्टली आणि मेडिक्लेम नस- त्यांना इनकॅश मध्ये लागलं याच्या आधीन हो ना याच्या आधी असं मेडिक्लेमचं काही एवढं वाटलं नव्हतं महत्वाचं आहे काही पण ना आता म्हणलं काढूनच घ्यावा
काय झालं होतं तुला
आता काय नाही प्लेट प्लेट्स वाढल्या होत्या ऍक्सिडेंट झाला होता छोटासा
कुठे
इथेच झालाताय जवळ डोक्याला मारला अगं राहून गेलं तर ते कायता मीच गणगणत होते सर्व दवखान्या ते सगळं मलाच पाहाचं होतं मंगेला राहत
आणि तू मेडिक्लेम काढलेला नाहीये का
नाही ग नाही मीकून काढलेलंच नाही मी
एवढ्या दिवसात काढून घ्यायचं ना ग किती फायद्याचांय मेडिक्लेम
हो ना मला काय वाटलं काढलेला आहे तसा आणि तो काय ना तो कसा आहे म्हणजे आपण बिल द्यायचे नंतरून तो पास होणार आहे मग तो पर्यंत पुन्हा द्यायला कशी कॅश हा ना म माझं मी टिकलं प मे प्रॉब्लेम काय अ म्हणजे टॅक्ट द्यायच्या आधी बिलो पास बिल पास झाल्यानंतर ते नंतरून येत रिकवर्ह नंतरून होतय
तुला गॅसलेस काढायचय का
हा म्हणजे कसं राहत अगं हे ना काय होतं अड ममी टू कॅश ून देखि ते इदर उधर चार्जस लाव त हॉस्पिटल वले असस होता
आहे आमच आहेो एकच येत छगनाला म्हणून
हम् हम्
तर देतो काढून हम् नाही ना मग आहे ना अजून इथ मम्मी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे पिक विमा असायलाच हा हा चार चार हजार हॅलो हा बोलन ते नवीच विचारव लागेल मला पण तो एक छगनदादा म्हणून अपोलो हॉस्पिटले कापलं हा तिथंच बग त मग मी तुला नंबर टाकते आणि तुला कसलं काढायचंय काय ते सांग तो दिल तुला सगळं व्यवस्थित इन्फॉर्मेशन आणि दिल काढून आ इकडेच काढतो आता आणि सगळं त्याच्याकडेच आमच मेडिकलच सर्व
हो का म्या मागं आहे ना आता काढूनच घ्यायचंय म्हटलं नाही तो जविक कव्हर होत असेल ना समजा ते ट्रान्सफर होत असेल ना
हम् नाही काढूनच घ्या ग खूप फायद्याच आणि आपल्याला असं वाटतं लागत नाही गरज पडत नाही
मग आज ना सगळ्या गोष्टींपेक्षा मिे क्लेम सगळ्यात जास्त गरजेचा झालाय हो मला त आता चांगलच समजलं
आजार पण काही पण निघून जातो आजाराणे पैसा खूप लागून जातो
अरे डेंजर हि टेस्ट एवढं फर्स्ट तुमचे असे नुसते हजारच्या आत एक पण टेस्टच नाही गं अशी
आता काही नाही आता सगळलाच महागाई झाली आहे ग काही असं हे राहिलंच नाहीये एवढं एवढश छोट् छोट्. टेस्ट राहिल्या तरी आता खूप वाटत की खूप काही मोठं आहे.
हो ना.
राहिलाच नाही आता तोंडाचा सगळं. महाग झाल आता सगळ्यालाच महागाई वाढली.
हा गो सगळ्यांना मांगो म्हणजे फी जरा जास्त. डेंजर महागाई झाली का. एकदमच ओवाळून चालले असे नुसते.
हेय अगं काढूनच घेतू. मी तुला त्या दादूचा नंबर टाकते तू एकदा बोलून घे तुला. सर्व काय विचारायचं असेल ते वगैरे सर्व.
मग. आणि अ ग इतके पैसे लागून जाताना दवाखान्यात काय सांगू तुला. आता माला आजोबा एक्सपायर झाले तर त्यांना तीन लाख रुपये लावून गेले माहिती नाही का. मग तीन लाख रुपये बिल. लागूनैर पण त्यांचं नाही कार्ड अंडर होतं अगं.
हम्म ह् मग काही हे भेटलास. त्यांना त्याच्या थोडफार.
का म्हणजे विचार कर तीन लाख रुपये. म्हणजे विचार कर न ग पंधराच दिवस ऍडमिट होते म्हणजे आज वर आता वर्षापूर्वीचेच गो घ टना हाय ग.
नाही खूप पैसा खूपच लागतो.
अ ग पैसा म्हणजे बघ. कसं माणूस वाचलं ना पैसे गेले तरी काय वाटत नाही ग पैसा कमवता येतो. पण पैसे ते गेले त्याच नाही वाईट वाटत. माणूस गेला मग का वाईट वाटत ना ग आता ठीक आहे आपलं. काडंडर होत काय होतं काही काही तर जमिनी विकून असं कर पा दागिने गव्हाण ठेवून. हे करून ट्रीटमेंट करत राहता का बर अस आपला मानुस वाचावा म्हणून.
हो ग बाई मुलगी आमच्या सोबतची.
हम्म.
ती उन्नती म्हणून नाव आगो महिनाभरा पासून दवाखाना. डम होती मल्टी ऑर्गन फेल झालं होत त्याचग आता काल. परर्व एक्सपायर झाली ती. इतका खर्च झाला तिच्या पप्पांनी जेवढं होईल तेवढं करता आलं पण काय शेवटी नाही वाचली. किती वाईट वाटतं.
नाही ग पण तुला माहिती का ग गायत्री कधी कधी नाही ह्या गोष्टींमध्ये न प्र ती कल निर्णय घेतले पाहिजे ग आणि समजूती निर्णय. र्णय घेतलेले पाहिजेत म्हणजे हे बघ ज्यावेळेस कंडिशन खूप वाईट असते. मी ना की नाहीच आता म्हणजे एक हजार टक् सुधा एक टक् सुधा गॅरं किती असत्या राहिले त्यावेळेस ना माणसने असं काय म्हणत. होप सोडली नाही पाहिजे पण ना जास्त डॉक्टरांनी पण क्लिअर असं सांगून दिलं. पाहिजे ग.
होन अगं डॉक्टर लोक पण खूप पैसे उकायचे काम करतात त्यांना माहित असतं पण सांगत. नाही ना आपण भ्रमत राहतो की आपला माणूस बर होईल. आपण पैशांचा विचार नाही करत.
हो ना ग पण असं नाही न ग आता समजा विचार करत हे आता समजा. तेन आता आमच आपलं घरातलं उदाहरण घे. तु तीन लाख रुपये आज हे झाले कार्ड अंडर होतेय. समजा विचार करत ते नसेते कार्ड अंडर आज आण आपण कुठून पैसे आणले असते समजा. कोणाकडून घेतले असे पुन्हा त्याची रि कस काय केले असते किती हे गोंधळ झाला असता. आणि आजकाल ना ज्याला त्याला ज्याच्या त्याच पडलेलं राहतं ग त्यामुळे आजक
हो ना ग खूप पच अवघड होत चाललंय आता.
हा ना त्यामुळेच म्हणल त्या दिवशीच लागल थोडं. एम आर आय केलं सिटी स्कॅन केलं पण नॉर्मल आले स रिपोर्ट.
बॉडीचा एक एक पार्ट खूप महाग आहे अगं. जे ओरिजनल ते ओरिजनल आणि असं दवाखान्यात गेला का मग किंमत समजते खूप महाग आहे.
हा ना तेच कळतंय अरे आपलं नख सुद्धा किती महत्त्वाचय.
हो आग ज्या दवाखान्यात गेल्या म समजत अरे याची किंमत केवढीय. पण शेवटी जे ते बनवलेलं ते बनवलेलंच राहत
हा म ओरिजनल ते ओरिजनलच, ओरिजनल ते ओरिजनलच.
हा ना. म्हणजे आत्ता काय तबेत बरी नाही का तुझी.
आग म तेच सांगते ना आशक्तपणाा थाकवा वणवण त्या इकडे सग घरातलंही पाहाचं दारचही पायचं सगळं पाहिजं म्हणलं हेच राहतं ना ग जरा दुख तो पण अहे त्यातली त्यात कणकण आली होती डॉक्टरनी बोलवलय उद्या.
मग तू सलाइन वगैरे घेऊन यायचं ना ग एखादं.
अग आ दवाखान्यातच ऍडमिट होते ना बाई काय सांगते तीन दिवस.
म तू डॉक्टर वगैरे चेंज करून बघ ना.
नाही डॉक्टर चांगलंय हे. पण आता बघू उद्या पुन्हा चेकअप साठी बोलवलंय ना सांगते आता का आता हे सर्दीन ते ना आता थोडं जाणवतय ग थ आमच्या इथ थंडी वाजायला लागली ग लगेच घरामध्ये पण.
व्हायरल चालू आहे ग.
लई व्हायरल
व्हायरल तर खूप चालू आहे झोपताना कापूर वगैरे टाकून द्यायचं नाहीतर रुमालात थोडासा कापूर ठेवायचा बाहेर जाताना
तेच करते अगं ओवा घेते रूमलात कापूर ठेवते आपला भीमसेनी कापूर नसतो का ग? तो ठेवत राहते आणि ना असं त्या दिवशी काय झालं के अ दवाखान्यातून आले ना अगदी दवाखान्यात अंग ते सगळं सगळं हे झालेलं होतं आंघोळ बिंगोळ केली. सगळं काय म्हणता ना ते असं त्याच्यामुळे पण सर्दी झाली अशी
हा मग ते आता दवाखान्यात गेलं म्हणजे कोण कसं कोण कसं आहेत बाहेर जाताना शक्यतो मास वगैरे लावूनच जायचा अगं.
हां ना तेच करावं लागणार पण ती बर कम्फर्टेबल फील होतं ग
नाही ग आता कोरोनाच्या वेळेस बघितला का लोकांच्या तोंडाला कंटिन्यू मास राहाय अक्षरशः घरातल्या घरात सुद्धा लोक मास्क लावायचे
हम्म हम्म.
तेव्हा तर खूपच वाईट कंडिशन होती. तसच आत्ता पण काळजी घ्याय तेव्हा कशी काळजी घेतली तशीच आत्ता पण काळजी घ्यायची सॅनिटायझर म्हणा
हम्म त्यावेळेस जसे घेतले हो ना म्हणून घेतले आता तसेच
तेव्हा त किती वैतागले होते बाबा सगळे लोक घरामध्ये घरामध्ये निस ता
नाही ग महामारी झाली होती ती एक प्रकारची
नाही ग खूपच अवघड होत ते बापरे कसे घालवले ते दिवस मग ते तर आहेच. घरातल्या घरातच राहायचं ना ग मग विचार करण कंटिन्यू घरात-घरात कुठं बाहेर जायला चान्सच नाही काम नाही, काही नाही फक्त घरात खायचं, प्यायचं घरात बाहेरून काय आणता येत नव्हत हम्म
चालेल चल मग तू मला तेवढा नंबर सेंड कर मी बोलते त्यांच्याशी तुला कळवते तस ठेवू? हो.